हा आवाज येतोय ना?
हो येतोय.
बघा लागला तुमचा माझा लागत नाहीये, मी पाच सहा वेळा- लावला तुमचा पण लागतच नाही तसच येतय.
सेम त्या दिवशी परवा दिवशी माझा सेम हे जरास सात आठ झालं शेवटी मग ते मी- स्टॉल के ते माझे केले पण कॉल केले- असं झालं सेम झालं, हम्. मग काय झालं बाकीच काम? वगैरे-
हो काम आवरली, आज बाहेर जायचं होतं. पण ते काय फोन नाही आला, ते घर मालकाच नाही का ते- करायचं होतं आज करार पत्रक करायचं, अकरा महिन्यांचं. ते काय झालंच नाही, म्हणजे फोनच नाही आला- ले नंतर आला मेसेज कि, हा, हे झालंय म्हणून सर्वर डाऊन चाललंय- पण ते काय परत फोन नाय आल- मग बसले आवरून बसले, जायचंय, जायचंय-
ल काय काय शली मला सांगित त्याच्या म ाल काय सभ ालबाटी एक रेसिपी सांगितली हा तर म्हटलं ठीक आहे. तुझ्याकडे खायला येईन म्हटलं, मी नक्की म्हटलं आणि मी पण करून बघेन, तिने मस्त झाली मामी खूप छान लागते. म्हटलं ठीक आहे, मग आता तू सांग तू काय शिकले लगना नंतर-
अरे म मी मी मी ना लग्नानंतर आमच्या इथली फेमस काळेगावची आमटी शिकले बघा.
कसली
काळेगावची आमटी.
पण कश्याची ती आमटी?
ते मसुरा ची ची डाळ आहे ना मसुराची डाळ किंवा मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ कोणती पण डाळ घ्यायची हा गाळ एक एकदम शिजवायची चांगली गाळ होईपर्यंत जास्त त्यांना मसुराचीच घेतात फेमस मसुरा चार डाळी
हा मसुराच्या डाळीला जरा खमंगपणा जास्त असतो ते अस त्याला खूप अस नॉनव्हेज सारखी त्याची टेस्ट
हा आणि ती डाळ शिजवायची त्याला थोडस खोबरं भाजून घ्यायचं ते ख वाटायचं लसून घ्यायच कोथिंबीर थोडे धने भाजायचे त्याच्यामध्ये ते टाकायचे आणि अ त्या सगळ्याच मिश्रण आपण वाटण करतो तसच करायचं सगळं
म्हणजे हे खोबरं लसूण सांगितलं कोथिंबीर त्याचं वाटण करायचं
हा खोबरं लसूण थोडेसे त्याच्यामध्ये धने घ्यायचे आणि कोथिंबीर बीर घ्यायची आणि त्याच ते वाटण करायच आणि ते तला तेलावर चांगलं परतवून घ्यायचं नंतर आमच्या इकडचं काळं तिखट त्यात घालायचं आणि गरम मसाला काळा मसाला आणि गरम मसाला टाकायचा आणि नंतर ते प डाळ सगळी नाही होतायची आधी आधी ते एक पळी भरून ते ओ डाळीवरच पाणी ओतायचं तेलात
तेलाात
आणि मग ते पाणी शिजून द्यायचं परत म्हणजे ते तेल उडत नाही तेल तरी
ते पर्यंत तरी यायला म्हणजे पहिले त्या तेलामध्ये ते जे आपण वाटण केलं ते वाटण टाकायचं
हा आणि ते वाटण टाकल्यावर चांगलं तेल सुटेपर्यंत भाज जल तिखट वगैरे पण भाजून घ्यायच चांगलं त्या तेलातच आणि नंतर एक पळी भरून त्या वरणाचं पाणी टाकायचं
हं
आणि ते थोड ते एक मिनट थांबायच मग सगळं वरण होतायचं त्याच्यात
म्हणजे थोडक्यात आपण ती ह्याची आमटी करतो बघ काय म्हणतात त्याला कटाची आमटी.
हं
तसच म्हणजे वाटण सेम तसच करायचंय ना मग तो कट टाकायचे हे बरं आहे की तर काय काय बोलली त्याचं नाव?
हा भाकरीसोबत भातासोबत आणि ती आमटी कसं हे समजा तुम्ही आज केलीत
हं
तर ती उद्या खाल्ल्यावर अजून जास्त टेस्टी लागते ते आपण बिर्याणी कस थांबून खाल्ल्यावर भारी ह तस हे आमटीच आहे तुम्ही शेळी झाल्यावर खाल्ली त अजून जास्तच टेस्टी लागते.
नवीन म्हट शिकल्या म्हटलंता तेव्हा लहान असताना भेट आ मोठ्या झाल्यात नवऱ्याच्या घरीत काहीरी म्हटल नविन नविन शिकल्या असतील ना मला पण शिकू दे तुमच्याकडून तर ताने ते डाळ भाटी संगीता म्हणते मामी सगळ्यांंच म्हटलं आता मी कधी आले का मला हेच करून घालायचं.
हो आणि आमच्याकडे त्या वड्या पण करतात त्या. मासवड्या-मासवड्या माहिती असतील तुम्हाला.
होय माहिते बेसनाच्या असतात ना त्या बेसनाच्या.
बेसन पीठ काय करायचं. थोडस पाणी घ्यायचं. थोड तेल टाकायचं. आणि बेसन पीठ आपण. पीठ ल्याला कस शिजवतो तेवढ नाही. पण घट्ट असं जरास गरम करून घ्यायचं. त्या गरम पाण्यात हाटल्यासारखं करायचं. आणि नंतर त्या पिठामध्ये थोडस मीठ हळद टाकायची. आणि ते चांगलं मळायचं. आपण कणिक मळतो तस गोळा करायचा. आणि हा टाकायचं आणि घट्ट गोळा कर पाणी आधीच आपण वर नाही का गरम पाणी करतो तस ना. त्यातच पीठ टाकायचं. आणि त्या हाटल्यासारख. करायच हा आणि नंतर मग. ते मळायचं चांगलं. आणि त्याला सारण कस आहे ते. थोडस तीळ भाजायचे त्याच्यानंतर तर थोडासा त्याच्यात ओवा टाकायचा. आपल्याकडे ते तुम्हा ते हे आठवतय का. मै जावसाची चटणी करायची. ते काळे-काळे जवस ते थोडेसे जवस टाकायचे. त्याच्यानंतर शेंगदाणे टाकायचे त्याच्यामध्ये. अ नंतर जिरे टाकायचे. हा ते जिरे ते सगळं वाटण करायचं हे सगळं भाजून घ्यायचं थोडं-थोडं तर. तीळ भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर त्यातच जवच थोडे टाकायचे. त्याच्यातच जिरे टाकायचं. त्याच्यातच ओवा टाकायचा. त्याच्यानंतर हे सगळं भाजायचं. शेंगदाणे वगैरे आणि त्याच बारीक. कुट करायच आणि मग. त्या कुटामध्ये काळी चटणी टाकायची. आणि मीठ टाकायच. आणि ते मसाला आहे ना. असा ओला करून घ्यायचा पाणी टाकून. आणि हे लाटलेला जे तुमचे हे आहे ना.
म्हणजे आता हे जे पीठ मळलेलं आहे. त्याचं ते लाटायचं चपाती.
चपाती लाटायची. आणि हे आता मी सांगितलेलं सारण त्याला लावायचं.
त्याला वरून म्हणजे आता ते भाकरवडीला स्प्रेड करतो. त्या
हा तसला, हा ते पण भाकरवाडीचा कोरडा असत. हे ओल करायचं. ते आणि नंतर रोल करायचा न ते कट करायचा. आणि नंतर काय करायचं अ थोड स जिरे, मोहरी टाकायचे आणि त्याच्यामध्ये अ पाणी टाकायचं. आणि नंतर त्याला उकळी फुटली ना की, मग नंतर थोडस तुम्हाला वाटलंच, तिखट टाका तर टाकायचं त्यात तेलातच जर का तिखट जास्त आवडत असेल तर, आणि पाणी टाकायचं उकळी फुटली कि, हा वड्या त्यात टाकायच्या आणि ते मळलेला पिठाच ताट आहे ना ते ते थोडंस राहिलेलं सारण वगैरे ते ओतून द्यायचं, त्या पाण्यात आणि शिजून द्यायच्या म.
म्हणजे ह्या ज्या वड्या आपण ज्या कापून तेवर सांगितलं त ते, ते आपण जे आता उकळी घेतली त्या ए वायाला मसाल्याला त्या त्यात त्या सोडायच्या ए.
सोडायच्या, हा त्या पाण्यात सोडायच्या.
हम पण मग ते असं नुसतंच खायला नाश्ता म्हणून का जेवणा अस
नाय, ते भाजी, भाकरीच हा ती पण भाजी भाकरी हाय. काय भाज्या नसल्या की असं करायचं?
ते तर खूपच आवडलं म्हटलं बरंय म्हटलं आता माझ्याकडे तर घरघंटी आहे म्हटलं ते दळले ल बर न ते गहू सोयाबीन म वगैरे तस म्ह नविन नवीन रेसिपी तेच हो काय होतं माहिते उपवास भरपूर असते काय ते कडधान्य कडधान्य येतो कंटाळा रोज रज का आजमुग झालं मटली झाल्या वा झाल्या रोज रज किती खायचे म अस जरा वेगळ काहीतरी असल की जरा बर वाटतं म्हणजे‌ भाकरी
हा मग चपाती सोबत भाकरी सोबत हे खाता येत आणि टेस्टी लागत ह्यालात सगळं सामान आणि त्यात काय होतय तीळ पोटात जातात जवस पोटात जातात
हो हा ते का एवढं आपण आवर्जून कधी खात नाही ना नेहमी नेहमी त्याच्या मुळे त्या निमित्ताने ते पण पोटात जाते एक चांगलंय पण आमटीच मला एक आवडलं आता आमची म्हणजे कधीतरी कसे दोघेच असतो गरम गरम भात केला
हो ती आमटी केली सोप सोपी आपली पटकन होते पण आणि एकदम चवी ला पण छान
मसूरडाळ नसते घरात जास्त समजा म्हणजे कमी पण मसूरडाळ कसं ते सांबाराला वगैरे आणून ठेव नाही मिळाचा आपला जो इली सांबा खर्च त हा मसूर डाळ खमंग च असते खायला आता एखादं दिवशी ना कधी म्हणजे काय आता दोघ जण असले ना तर करूनच बघते न तेच ते कारण
आमच्या इकडं फेमस आहे होती काळेगावचे आम एक बाजार भरतो काळेगावला आणि त्या बाजारात ती पूर्वीपासून म्हणजे पन्नास साठ वर्षापासून ही आमट फेमस आहे त्या बाजारात हा त्या बाजारात ही आमटी मिळते मग ते नावच पडलं हा ते जेवायला ते पाल ठोकतात आणि त्या पालेत काही ठिकाणी मटण असतं जे व्हेज खाणारे आहेत ना त्यांना ही आमटी आणि भाकरी असते मग त्या बाजारातच पाल ठोकलेल्या ठिकाणी जेवायला मिळतं मग त्यामुळे त्याला नाव पडलं काळे.
ते काळेगावचे आमटे अरे वा! बघू ना काय पण आणि, गावची फेमस
हा त्या गावची फेमस पण झाली. खूप वर्षांपासूनचे म्हणजे, हे काय करायचे? काय करायचं चला आज काळेगाव आ आमच्या इकडं रानात पार्ट्या करतात ना लोक तर ते काळेगावच्या आ तिन भाकरी
नाही असं तेच होतं आपण नेहमी आणि कडधान्य कसं तसं पोटाला एवढं चांगलं पण आहे म्हणजे वाट आणि याच नाही ते मला तर नाही सहन होत हा सारखं च या मधे आमट करा भाजी करा कधीतरी भिजत घालायला विसरून जातो आपण आठवण्या पडते मी भिजत नाही टाकलं मग डोक्यात येतं आयत वेळेस काय करायचं माझं पर्वा तसं झालं गुरुवार उपास आणि विसरून गेले मग आयत्या वेळेस काय केलं चार शिमला मिरच्या कापल्या भेंडी कापली आणि मस्त की असं भरीत केलं पण समजा असं होतं म्हणून पण असं काहीच नसल तर हे ऑप्शन खूप छान आहे हा ऑप्शनग बेस्ट ऑप्शन आहे
आता साडे नऊ मिनट झालीत
हो हो हो हम्म नाही नाही तेच बोलते आता ही रेसिपी तुझ्याकडून नवीनच शिक यला मिळा मला त्याच्यामुळे मला पण म्हणजे आता तुला धन्यवाद देते नविन रेसिपी सांगितल्याबद्दल नक्की करून आणि तो लपेल अभिप्राय देईन त्याच्यावर चालेल चालेल ह म नाही थांब दरा दोन मि दोन सेकंद चालेल ठीक आहे मी कट करते आता हा